हॅलो
येतोय न आवाज?
हां हा ते मी रस्त्याने येताना रिंग कमी केली होती ना, ते लक्षात नाही आलं माझ्या
हां-हां -हा.
हां ते सिग्नल वर वगैरे कुठेही वाजायला लागेल म्हटलं फोन.
हो हो म्हणून तर तुम्हांले मी म्हणलं होतं घरी आल्यावर नंतर मेसेज करा म्हणून कस बाहेर आवाज पणये तो ना इकडचा-तिकडचा मग क्लिअर येत नाही बोलणं पण
पाऊस खूप चालू आहे ना, तशीच आली तिच्याकडून
हाव तेच म्हटलं मी पाऊस नाही काय कि कमी झाला वाटतं आता तर म्हणल्या पाऊस आहे आणि म्ह
नाही पाऊस चालूच आहे, भर पावसात आली मी.
अ 'अरे बापरे' ह ह
रस्त्याने फुल्ल चिखल पण आली गाडी चालवत.
हां हां असेल काही महत्वाचं का म्हणून गेला असाल असं तर कुणाला फिरू वाटतं अशा ह्याच्यामध्ये
नाही नाही महत्त्वाचंच होतं. ते आता सध्या वोटिंगच चालू आहे न त ते मी भरला होता फेब्रुवारीमध्ये तर त्याच्यात थोडस चुकीची माहिती आली. वोटिंग कार्ड आलं पण चुकीच आलं. म्हणजे त्याच्यात वडिलांच्या ठिकाणी हजबंडचच नाव वापस आलं. त ते हा तिकडे गेली होती त्या बहिणीचच भाजी कर ते ना सर्व तिकडेच आटकून गेली होती. पावसामुळे.
मग ते दुरुस्त्या करणं दुरुस्त्या करणं पण महत्त्वाचं आहे न वोटिंग साठी आता. हम्म परत आप तिथं नाव वेगळं येतं आपण वेगळं इथून घेऊन जातो वोटिंग कार्ड.
थोडस मग प्रॉब्लेम येतात.
ते एक एक पेपर वर्क करायचं म्हटलं ना भरपूर काही काही गोष्टी कराव्या लागतात पहिल्यासारखं नाही राहिलंय आता.
नाही नाही आता ऑनलाईन पण झालंय थोडंस पण ते घेतातच फॉर्म वगैरे भरून न.
हो ऑनलाईन होत नाहीये म्हणे.
हो का फॉर्मच भरावं लागत.
हा प्रत्यक्ष जाऊनच करावं लागतंय खूप जणांच्या अशा क लेंट का ऑनलाईन होत नाहीये.
हो हो बहुतेक ते आमच्या पण नाही का ते आपल्या आपल्या बा आपल्या वॉारडामध्ये असते मेन
ते बियलो काका आहे म्हणते त त्यांचा पण आला होता कॉल तर मग. त्यांनी अगोदरचे आमची काही चुकीची नव्हती ना माहिती अशी व्यवस्थित शेवटी मग तेवढ्यात त्यांनी करेक्शन वगैरे करून घेतलं नवीन फोटो आता पाच वर्षांनी थोडस चेंज होतात ना आपल्यात पण.
नाही चेंजेस नाही कोणी व्यक्ती कस एक्सपायर होतं कोणा मुलींचे लग्न होऊन जात आता जॉब निमित्ताने कोणी कुठे सेटल होऊन जात. त किंवा मुलाबाळांच्या मुलांना सांभाळायला कोणी कुठे श निघून जात.
ते आमच्यात नव्हतं जास्तच करेक्शन न. त्यांनी फोटो वगैरे आणि मोबाईल नंबर ते घेऊन गेले एके दिवशी येऊन. आणि मग कॉल वर त्यांनी विचारलं हे असं असं कॉल वर त्यांनी विचारलं आहे का बरोबर आहे का मग ते सबमिट वगैरे त्यांना करावं लागत असं. ते ना नंतर बहुतेक तहस तहसीलमध्ये करतात बहुतेक ना हे.
हा नाही आता इथे आम्ही . स्कूलमध्ये वगैरे दिलं जातं त्यांचे बसवलेले असतात. ते सरलोक आता ते काय एज्युकेशन मधले असतात का तहसील कार्यालयातले असतात माहीत.
ते आपले टीचर लोक गोळा कर सगळ आप म्हणजे, हा मंग ते तस सील मध्ये नेऊन सबमिट करतात. अस अस करतात. आमच्या तिथं जवळच होत ना, हम्म. तहसील.
फॉर्मेत फोटो सहित. ते आपल्याला नम सांगावं लागतं. त्यातन नाव मग त्यानुसार ते शोधून काढतात.
हो. हो हो. ते आता आमच्या स्कूलमध्ये पण यायचे ना. ते ह्याचेच. आपले सर लोकच करायचे काम. पण ते आमदार वगैरे असतात ना मग, ते शिक्षकांचं मतदान नसतं का? वेगळंच?
हा.
ते आपले ह्याचे बनवण्यासाठी. शिक्षक आमदार बनतात बघा? तर मग ते आपले शिक्षक लोकच, फॉर्म वगैरे घेऊन यायचे. मग ती तहसीलमध्ये का नेऊन द्यायची. तिथ मेन असतील ना तहसीलमध्ये. मग त्याच्यामुळे मला तरी माहितीय ते. तहसीलमध्येच करतात म्हणून ते. एक शे्षणाच असत हा. शिक्षणाच असत ना ते? हो हो. हो हो. हा त्याच्यामुळे थोडस माहिते. हा. ते शिक्षक आपले शिक्षक कामगार उभा राहतात ना. नंतर आपल्या साठी कामं करतात ना ते निवडून आल्यानंतर. बऱ्याच शिक्षकांच्या पण हे असतात ना. हम्म मागण्या ते? हा. मग ते पुढाकार घेऊन करतात. मग त्यांच्यासाठीच एक बोटिंग असत तहसीलमध्येच. वेगळा बूत असतो तहसीलमध्येच एक. हॉल वगैरे. आणि त्याच्यामध्ये मग बोटिंग करायचं. मग ते असं आपण त्या दिवशी कधी कधी सुट्टी वगैरे देतात. किंवा मग आपल्या टिफिन ब्रेक वगैरे असतं का? मग तेव्हा जाऊन बोटिंग वगैरे करून यायचं. स्कूल बस असती घेऊन जायला आनायला. सोय भरपूर असती त्या दिवशी.
आमच्या सारख्यांना नाही कोणी घ्यायलाय येत. स्वतःच जा आणि स्वतःच करा.
आपल्या मतदानासाठी पण असतात ना बऱ्याच सोयी. लांब वगैरे असेल? तर बूत ते न्यायला येतात ना घरी. आता तुमच्या तिकडं कसंय माहीत नाही मला. हम्म हम्म. पण आमच्या तिथं मग ते
बाकीच्या ठिकाणी जे सिडको किंवा काही स्लम एरिया आहे वगैरे तिकडे जातात. बाकीच मग तुम्ही या असं असत त्यान
हो हो, आमच्या तिथे तर दोनच मिनिटच्या आन तर घरातूनच दिसतं ते. कुठं आहे ते बोटिंगचं. म्हणजे नगरपालिकेची शाळा आहे ना? मग एवढं काही लांब नाही मग. आम्हाला काही गरज नाही ना पडत. वाहनाची वगैरे.
हा हा हा.
त्याच्यामुळे मग आम्ही तिथल्या तिथं जातो. आणि जवळपास मैत्रिणीच राहतात तिथं. एरियामध्ये थोड्याशा. मग मैत्रिणी मैत्रिणी मिळून जातो मग.
आमचं त कसं? माझं तर एकच बोटिंग झालं होतं. खूप स्टार्टिंगला. त्याच्यानंतर ट्रान्सफर झाली. त्या गावापासून आम्ही दूर गेलो. मग ते ओटिंग राहिलंच. हा आणि त्याच्यानंतर मॅरेज झाल्यानंतर तर तर अजूनच गोंधळ. कारण की मावस सासऱ्यान ची मुलगी आणि सासऱ्यांची मुलगी. आमच्या तिघींचे नावच सेम. मग ते द दर वर्षाच्या वोटिंगच्या याच्यात माझं नावच यायचं नाही.
अरे बापरे
हा ते मिडल नाव ते त्यांच्या वडिलांचच यायचं ना मग ते शोधून यायचे घरातले लोकरे तुझं नावच नाही आलंय
उगंचच वंचित राहाहवं लागायचं की
नाही नाही आपलं नाव त्यांचं सरनेम लागून जातं ना आपल्याला आणि मग ते वोटिंगवाले व एकाच ठिकाणी ह्या सेम नावाच्या कसं काय आहे? अजून ते गोंधळात तर व्हायचंच नाही.
हा पण आपली आयडेंटिटी साठी फोटो वगैरे असतोच ना आय कार्ड वरती आपल्या
तेव्हा एवढं तेव्हा फोटोचं हे नव्हतं काय माहत नाही कारण की माणजे सासरच्या घरचेच याच्यातच आहे राजकारणातच आहे.
होय तर तुम्हाला तर उलट जास्त गरज होती ना आ ताई.
पर्सनली पळायचे दिवसभर नंबर बघायचे पण त्यांना सापडायचं असं चालायचं म्हणजे ते नाव द्यायचे दरवेेळेस माझं टाकायचे नाव पण ते आईन लिस्टमध्येध्ये यायला पाहिजे ना तर त्या दोघींचे यायचं आणि माझंच गाय पाहायचं
अरे बापरे
ऍक्च्युली नंदेचं माझ्या नंतर मॅरेज झालेलं पण शेवटी तिचंच नाव यायचं
हा ते सेम आहे बरोबर आहे बरोबर आहे सरनेम आणि ते तिकड तर तुमच्या नंतर
हा आणि ऍड्रेस तोच लागल्याला त समोरच जिथे पेपरवर जातेल तिथे गोंधळ व्हायचा काहीतरी आणि आशया हा आशयाच्यात माझं नाव कधी लागलंच नाही
अरे बापरे
मग आता ह्या वेळेस मी करायचा प्रयत्न केला म्हटलं आता करूनच घ्यायचं
हो लागतच ना ते बऱ्याच ठिकाणी परत ते आधार ला वगैरे पण काय काही मध्ये लागत होत
नाही मध्ये इतकी पळापळ होती ना काहीच करायला असं वेळ नव्हता बाकीच्याच कागद पूर्ण झा होते इकडे तिकडे इकडे तिकडे तुमच्या लाईफ मध्ये का
हो ना आणि ते आधार वगैरे तर आपलं कस झालं नंतर लग्नाच्या नंतर निघालं आपलं तर आणि ते काही प्रूफची तर काहीच गरज नव्हती तिथे जाऊन एक फॉर्म भरला
फॉर्म नाही डायरेक्टच केलं त्यांनी तेव्हा तर कसं स्टार्टिंगला डायरेक्टच केले त्यांनी.
मग ते तिथं पण एक फॉर्म भरत होते ना आणि डायरेक्ट तिथं बसवलं त्याच्या पुुढे अंगटे लावले झालं ते. परत ते नंतरच खूप निघालं टी सीया ना मतदानना ना काय काय बरेच निघाले आता काही काय आणायला
ते नगरसेेवा पुस्तकाकडून त तुमचा इथला र रेसिडेन्शियल प्रूफ मागितला होता तर तुम्ही ह्या विभागात कायमचे राहताय मग मग
हा
आणि आम्ही इथेच राहत होतो त्यामुळे आम्हाला ते, आणि ज्यांच ते आहे. ते आमच्या शेजारीच राहतात, त्यांचे कंटिन्यू ओळख त्याच्यामुळे ते पटकन होऊन गेलं.
हा
तिथे काही अडचण नाही आली.
ते आमच्या सरांमुळे आमचं पण लगेच पटकन निघालं, ते फॉर्म पण त्यांनीच भरला सगळं केलर जाऊन मी तर नुसत बसले, दोन अंगटे लावले तिथं, झालं. ते मग पोस्टानी आलं नंतर
हो ते सर्वांना तसं आलं ना, आता मग त्याच्यानंतर एक एक अपडेट झाले ते कधी जन्मतारीख पूर्ण टाका कधी काय फोन नंबरच टाका, अरे ह्या गोष्टी स्टार्टिंगला येऊ शकल्या अस
हो-हो-हो.
आता काय परत अपडेटच आलंय, परत अपडेट केले ना
दर पाच वर्षांनी, तीन वर्षांनी करावचं लागत ते. तर ते आपल्या लेकरांच पण करावंच लागतंय ना.
नाही, ते पैसे पण वाढतच चालले आता मी मागे केल होतो तेव्हा शंभर रुपये होते, आता अडीचशे रुपये झाले.
हो, आपल्याला तर फ्रीमध्येच केलत की स्टार्टिंगला.
स्टार्टिंगला-स्टार्टिंगला फ्री मध्ये होतं, पण आता जसं तुम्ही अपडेट करताय ना तसं पैसे वाढताय.
हो, चाळीस रुपये घेत होते बघ आता हे आमच्याकडं नंतर
नाही स्टार्टंग ला नाही म्हणलं आता फ्री मध्ये झा
स्टार्टिंगला फ्रीच निघालं, परत नंतर मुलींचे वगैरे काढताना किंवा असं अपडेट वगैरे करताना, चाळीस, साठ जशी ते कॉम्प्युटर मधून वरून पा ती यायची का, तर ऐशीच्या पुढे जात नव्हत ते चाळीस, पन्नास म्हणजे असं निघायचं, पण आता जास्तीचे वाढलेत बहुतेक पैसे
हो, आता आम्ही मागे केले होते ना, बँकेतच होतय एका तर कॅपिटल याच्यातच लिहायचं, इतके म्हणजे कडक तिथं क स्मॉल लेटरमध्ये नाही लिहायचं, कॅपिटलमध्येच लिहायचं. त्याच्यात खूप जणांच काय झालेलं, आता एक कलर काम वाला होता. माणूस, त्याचे ते अंगठ्याचे ठसे, बोटाचे ठसेच येत नव्हते. किती वेळ लावला त्याला, आणि आता आता, काहींच्या व्यायामानानुसार ते लाईन्स ब्लर होऊन जातात ना
अ हो
काम करून-करून, तर त्यांचे पण प्रॉब्लेम खूप वेळ घेत होते ते
हो, ते घ्या मग करून आता ते त्याचा पाठपुरावाच करा जरा थोडासा, हो ना, हा
जुनं वोटिंग कार्ड वगैरे, ते काय दोन मिनिटात झालं आणि माझं करायचं होतं, माझं करेक्शन होतं फक्त मग तिथेच बहीण राहते जवळ, मग तिच्याकडे चालली गेली. ते हे पावसामुळे मग गप्पा-टप्पा, आता खूप दिवसात गेली. कंटाळा येतो पावसात निघ्यायचा असं
चालेल-चालेल ठेवयात मग आता आपण, टाइम झाला आपला, हो-हो.
बाय.